अ... हॅलो हा संचिता का??
हा...
बर काय करते तू?
काय नाही बसले.
हा आणि अभ्यास कशाचा करते??
एनडीएचा.
एनडिएचा कोणते कोणते सब्जेक्ट असतात एनडीएला??
मला फिजिक्स केमे स्ट्री, मॅथ्स, बायो, जॉग्राफी, हिस्ट्री, जी के, सोशल सायन्स.
ऑल सब्जेक्ट??
हम्म करंट अफेर्स.
हा का भरपूर असते त्यो कधी अभ्यास अकरा बारावीतच करायचा का??
हम्म...
हा का आन ते तुम्हाला जी केे वगैरे त्याचे बुक वेगळे असतात का मंग??
नाही.
हा
पाथ फाइंडर मध्ये सगय
हा का त्याचा काय फॉर्म वगैरे भरावा लागतो का?
कॉलेज मधून इन्स्टिट्यूट मधून.
हा कधी अकरावीत का बारावीत?
अकरावीत पण भरू शकतो, बारावीत पण भरू शकतो.
हो का
पण ते बारावी नंतर एंडि येन नाही देता येत.
हा नंतर नाही देता येत.
हाहा
आणि काय लक्षात आणि तू तयारी कधीपासून करतेस त्याची?
अकरावी पासून दोन महिने झाल आता.
अकरावीपसूनच का?
हां
तु आधीच ठरवला होता का एनडीए करायचा?
हम्म
हम् कस काय बरं?
मला आवड मला डिफेन्स मध्ये जायचं होतं ना.
हा ह ह त्याला स्पोर्टच काही लागतं का?
नाही. असं काही नाही.
हा
हम्म
हम.
एस एस व्ही मधी फक्त काम येतं.
हा.
हा.
हा, हा, हा. एन डी एला जायचं म्हणल्यावर असं नाही कि, ते म्हणजे जसं आता, नीटला बाय, बायो घ्याव लागत. आणि इंजिनिअरिंग ला मॅथ्स ठेवां लागतं. तर एन डी ए ला जायचं म्हणल्यावर, दोन्ही ठेवावं लागतं का?
नाही आपल्या ह्याच्यावर. पण पी सी एम मधून कंपल्सरी करावं लागतय.
हा, म्हणजे बायोलॉजी नसेल तरी चालत.
हम्म. बायो.
हम्म. म्हणजे ह जे ई, सी ई टी वाल्यांसारखं.
हां.
हम्म. आ मग ते एन डी ए मध्ये मॅथ्स चा काय उपयोग?
मॅथच सेपरेट पेपर असते. एकशे वीस क्वेश्चन असत्यात, त्याच्यात.
हा, का?
हम्म.
हम्, ह्, ह. बाकी, आणखीन काय?
काय नाही.
अ हा, त्याची अकॅडमी वगैरे जॉईन केलतीस का, मग तू?
आहेत ना. लयमठ्या अकॅडमीयत की. यशोतेजय, योद्धा डिफेन्सी.
हां.
नांदेडला पण आहे.
हो का?
हम्म.
नांदेडला कुणाची?
नांदेडला योद्धा डीफेन्सची तिथ ब्रांच.
हा.
हम्म.
अन् तिथं काय शिक, काय घेतात मग त्या अकॅडमीमध्ये? हॅलो, हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज गेला काय? हॅलो.